हॅलो हॅलो हॅलो हा आवाज येतय ना हा येतोय माझाच तुम्हाला येते का हा का करताय हो का इथ पाऊस चालूय ना काय इथ पाऊस चालू आहे ना याच्यामुळे थोडा आवाज इथ प्रॉब्लेम आहे रेंजच ओ काय करताय हा त्याच्यामुळे आवाज थोड हे होतय हा बोला ना हा आता येतोय मला तुझा आवाज काय नाही तिकडे पाऊस पडतोय घरामध्ये झोपलोय बसलोय बाकीचे गप्पा गोष्टी चालूये
हा अन् आम आमच्याकडे पण पावसाचं वातावरण झालंय पण अजून ह कोण आलं हा खेल उकडन हा आता काय पावसाच वातावरण झालंय पण
आता पावसाचा दिवस आहे ना त्याच्यामुळे सगळीकडेच पाऊस चालूय आता
हो आणि म्हणजे खूप खूपच सगळीकडे असं नाही का पान हे पाणी पाणी हे झालंय आमच्याकडे
हो सगळं हे झालंय ना हा म्हणजे कंटिन्यू आमच्याकडे पण झालय दोन तीन दिवसात पासून चालू आहे त्याच्यामुळे काय कुठे जाणं नाही कुठे आणं नाही डायरेक्ट घरातच बसून रहायचं शेतात तर जाणं नाहीये आता पण शेतकऱ्यांसाठी चांगलं झालं म्हणजे कारण की ते पाणीच मागत होते हा त्यांची लागवड वगैरे बाकी होती ना अजून कापूस वगैरे मग का लावायचे आता पाऊस चालू आहे आता सुरू करतील ते शेताच काम
बर बर आणि शेतासाठी तर लागतच पाणी
हा त्यांच्यासाठी त्यांच म्हणजे त्यां च्यावरच आहे ना त्यांचं शेतकरींच मग हा गरज आहे पाऊस पडेल तर खाणार ते पाऊस नाही तर मग काय होईल त्याचं अस आहे हो बरोबर आहे ना
हा
अगं हेच की त्यांनी नाही पिकवलं तर आपण काय खाणार असं होत ना पाच मिनिट थांब मी देेते नंतर हा हे काय नाही मुलगी आली माझी शाळेतन
हा मग तस असता बोलायचं सुटली की घरी ये आपल्याला ते हे करता मम्मी मला हे पाहिजे हे पायजे त्यांच्या हातातून काय घेत नाहीत ते आपल्याला सांगता
हो तेच ती आता ती तेच मला म्हणतीये मला मी तिथं बसली ती अन मला हे दे आणून चाललंय
हो अ तस असत त्यां.
हा आमच्याकडे ना इकडे न जास्त करून. हे ऊस असतो ऊस
हो का!
त्यानंतर कापूस, हा जस पाऊसच म्हणजे तस पाऊस कमीच पडतो इकडं आमच्याकडं, म्हणजे असं वर्षभर म्हणलं तरी बरेच वर्षापासन, असं काही खूप पाऊस इकड नसतो.
हा!
त्यामुळे म ते कमी, कमी पाण्यात जे असं पीक घेता येईल, तस असत इकड बऱ्यापैकी हा.
आता आमच्याकड खूप जोरात पाऊस पडतोय हो. हा खूप जोरात पाऊस पडतोय.
आता कोणतं पीक तिकडे घेतात?
आमच्या इकडे ना कापूस खूप जास्त लावता इकडे. कापूस आणि मक्का, हा हे दोनच पिकं जास्त लावता आमच्याकडे.
हा ना.
हो! हा!
हूं आमच्याकडे पण आता का. कसं होत की पाऊस नसला की मग पाणी पण, दोन दोन, तीन तीन, दिवसाआड सुरू होतं.
हा! आता पेरंणी खूप लांब झाले ना म्हणजे. पाऊस पडला नाही त खूप उशीर झाली म्हणजे. लोकांच म्हणजे विहिरीत जास्त लोकांच म्हणजे विहिरीत पाणी होत. त्यानी लागवड आधी करून घेतलं कापूसची. त्यांचं झालंय, आता एक एक, दोन दोन, महिने झाले त्यांच्यां पिकांना हो मस्त झालीय त्यांची कापूस मोठ्ठी मो. आण बाकीचे? विहिरीत पाणी नसत, मंग ते वरच्यां पाणी च वाट बघता ना. म्हणून आता.
हा पण आता शेवटी, शेवटी विहिरी पण कोरड्या पडल्या असतील ना शेवटी विहिरी पण, उन्हाळा एवढा होता मधी.
काय हा! आता पाऊस काल सुरू झालाय.
हा तेच ना त्याच्यामुंळ म्हणजे रोजच्या पाण्याचा प्रश्न होतो.
हो!
आमच्याकड इकडं कसं शेती म्हणजे, अ लई कमी जणांकडे आता राहिलीये शेती. बऱ्यापैकी धंदे, असं धंदे पाणी असच असतं. हूं उद्योगधंदे असं, काय बिझनेस किंवा काय असं. करायला लागले, कारण पाणी च कमी असल्यामुळं, नाही का किती दिवस त्याच्यावरती. अवलंबून राहणार ना? आणि मग म्हणजे जमिनी आहेत, पण पाणी नसल्यामुळ ते. किती दिवस त्याच्यावरती अवलंबून राहणार असं होतं ना
हा बरोबर आहे काहीतरी छोटा मोठा राहायलाच पाहिजेच स्वतःचा बिझनेस हा
हा त्याच्याबरोबर जोडधंदा म्हणा किंवा
का आता पाऊसच काय वेळेवर पडत नाही ना म्हणजे थोडा छोटा मोठा धंदा कायतरी करायलाच पाहिजे ना तर शेेत वर पण जावू शकत नाही ना आपण
अच् नाही राहू शकत मग त्याला जोडधंदा म्हणलं तर पोलोल्ट्रीचं म्हणा किंवा नाही का आपलं ह खतांच म्हणा असं काहीतरी काहीतरी
पण हा तर का होणी काय ना आता बसून काही
बोल
ते हा घरी बसल्यावर काय चालणार
हा ना नाही ना आणि किती दिवस ते पोट भर तेच की पोट भरायसाठी करावंच लागतं आणि त्याच्यावरती अवलंबून नाही राहू शकत सगळं नाही म्हणलं तर नाही का पोरांचं शिक्षण पाणी हे सगळं असत ते त्याच्यावरती अवलंबून घरचं कुटुंब सगळं त्याच्यावरती असतं
पण हो आता सगळेच गोष्टी ना भाव वाडलाय की
हा सगळ्याच गोष्टींना भाव वाढलाय आता काय सगळंच महाग झालय खाणं पिणं पण हा ते झालं पूर्ण वाढलंय भाज्या पाले भाज्या चा पाहिलेस सगळंच वाढलंय आता
आता लहान मुलांनाच बाहेर घेऊन जातो आपण त्यांना लागून जाते शंभर दोनशे रुपये
हा आता ते शंभर रुपये तर काहीच नाही वाटत पोरांना पण आता ते त्या आपल्या आपल्या वेळे
कार घेऊन ग येनज अजून मला घेऊन नाही दिली बाहेर तर मला घेऊन गेलो ला मग मला घेऊन तू घेऊन नाही गे मला तू कशाला घेऊन गेली होतीस मला बाहेर ह